झालं जेवण?
नाही अजून तुमचं?
झाला आत्ताच झाला.
हाव का काय बनवलं स्वयंपाक?
आम्ही मटन.
आं हा आज
मटन, हम्म चिकन काही मटन.
कोण गेल होत बाजारला?
मामा.
हाव का, आज दिवसभर तुम्ही इकडच होत्या वाटत?
हा तू कुठ गेली होती?
मी का बाजारला गेलते ना.
पेपर नव्हता का?
होताना पेपर वरून आल्यावरती गेलते.
मम्मी कामाला गेली होती ना?
हा झोपले आता.
तूम काय बनवला?
आमी अजून काय बनवलं नाही.
बनवला नाही?
नाई आम्ही तिघचय ना घरामध्ये मग चिवडा ते खाल्लो.
हं.
त्यामुळ भूकच नव्हती मग नाही बनवल आणि सकाळचं पणय काही.
हो का.
हा. सारण ते.
अं?
सारा आजलान.
हाय ना.
हाव का.
हम्म.
काय चालूय?
बासले.
हो का.
हम्म साक्षी, साक्षी वहिनीचा नंबर आहे का ग तुझ्याकडे?
आहे ना.
देन मग.
बरं सेंड करू का व्हॉट्सअपला?
नाही, नाही, हा सेंड कर.
हा ना मग तेच.
हम्म, तूझा न माझा कि अ कितवा कॉल ये आता?
दु दुसराय ना हा.
दुसराय न.
हा.
पहिला तो काउंटिश नी हुआ.
कस काय ओ?
पयला कॉल, जे आपण दहा मिनट बोललो होतो का? ते. रेंज गेली नी होती का?
हा.
मंग ते काउंट नी झालं न.
हाव का?
आता हे, हे एक आणि एक मी केलं होतं ते ऊसलंच नई तु.
माहीत ना मी कोणाल केलाच नई.
नाई का?
न्हाईना ते होतच नई माझ्याकून.
मंग आरती वईनींना सांगायचं अस्तान तू.
हा ना मंग तेच आज आल्याच नी इकडं.
कॉल करती ति ती जोडले जाताय का तुला?
हा ते होतंय.
होतय न, काउंट झा होतय न.
हा.
तुला दिसतं क् किती कॉल झाले? म्हणजे वीस येना वीस ह मंग तूझ
हा. काय चालतेय मंग?
बसलेय आमी चालूये दोच चार अन् चारचं पाच.
काय?
छाया वईणी का पूर्ण झाले का?
हा सकाळी म्हणत होत त्या झाल्या म्हणे.
हो का साक्षी वईणीच पण झाले.
हम्म काय माईती त्यांची झाले क नई त्या दिवशी केला -ता एकदा कॉल त्यांना.
नई काल झा आज झाले न त्यांचे वीस.
हा.
माझे तुझे अन जिया आपण तीघीच राईलो आता. अन अश्विनी. हम्म आंटीचे झाले.
बाप तुमी त तुमी त्यांन्ला करणार होत्या न अश्विन ताईला.
माझ्याकडे
त्यांना म्हणायचं ना, तुम्ही
हाय टाका, हाय टाका, हाय टाका.
माणसाच्या म ते डोक्यातून चाललं जातं ना.
हा. हम्म मम्मी कुठ गेली तुझी?
मम्मी झोपेले.
झोपली आणि ते समाधानला पाठवला. इतक्या रात्री
नाही काय झालं. त्याला म्हटलं त्या अकरा किलो नाही पंधरा किलो मिक्स होऊन जाईन. त्याच्यामुळ देऊन ये म्हटलं
हा हा.
हा.